हॅलो, हॅलो.
हॅलो हा.
हॅलो.
हां बोल की.
काय करायलाय?
बाजारला गेलतो. माळवण आणलोन ते फ्रीज मध्ये ठेवा लागलोय.
मेथीची भा जी जरा नीट केलो. गोरण्याच्या शेंगा नीट केलो. ते सगळं भरून ठेवायलोत्यात.
हा हा.
काय करल्यास?
काही नाही बसलोय.
करणारे आता.
व्हय.
अ.
हा, तेच बसल्या होते म्हणताना फोन लावलो.
ह.
याले की, हळूहळ अ बारीक यालेय. नाय आले.
त्याच म्हटलं काय करायलाय बघुया. हायकी
कुठे गेलतासा. आलता ते तिकडं?
तने आलीत कुठं. न्यायला आलते मला.
हा.
हा लावते. आणून सोडले हम्म.
हम्म हम्म.
हम्म.
आयुष्याची बाटली आली ये?
नाही दिदी मागवाला ते हे बंदय. हाये तिच्या्याकडं. खर कुरीयर बंदंय म्हणून ताने थांबल्या्या. काय माहिती?
म कवा येणार ग?
काय ते? बघूया की दिदी गेलती दोन दोन वेळा. दोन वेळा. मगा गिलती बंदय म्हटली. आता बघतो अनीएकदा फोन लावून. का बंदय कुणास ठाऊक?
व्हय. रुद्र चिनीला क हिला पोरगीला हे घन वेळेवर हे करायलाय झोपवालाय. वैभव.
हा.
तेची मममी सय कृपाकारल्या विशाल गाडी येणार आहे आणि अंघोळ करून जेऊन जाणार आहे
म्हणताना स्वयंपा जेवण कर म्हण फोन केलता
हा
ती स्वयंपा कराल्या ह्यो चिनीला घेऊन त्या बेड वर हे केला झोपवालाय ती काय झोपना
हा
रुद्रा बाहेर खेळायलाय दुपारी उठल्याकर त झोपतच नाही तिला झोप लय कमीय
हा, हा
बोर झालय आता खेळायला घ्यायला आणि बाहेर हिंडायला, फिरायला पाहिजे
होय
हम खेळायला पाहिजे तिला नुसता
काजी
मेथी, ढब्बू मिरची वांगी, दोडका, फ्लावर तर असच तरा महाग
हम्म फ्लॉवर जरा बघून आणायचं आताच्या ह्याच्यात पावसाळ्यात सगळं हे असतंय
हे पांढरं शुभ्र आहे पिवळ आणलो नाही त्याला खात नाही तो कावतोय त्यो मला
हा गोड लागतय ते
आ
हम्म गोड पण लागतोय त्यो
हम् आणि मी ते कला हे करतो भाजून उकळलेल्या पाण्यात उकळी मारून मग घेत त्याला फोडणी टाकतो
हा, हा
कावतोय फासल तसल काय आणलीस आण आणतस म्हणून हम् मम्मी काय करायल्या
मम्मी कांदा टोमॅटो घेऊन आल्या चिरायला आता
होय स्वयंपाक चाललाय हा आणि मी
हम
आणि मम्मीला विचार जावायला तेवढंच बोलवलासा जेवायला आणि मी किती काय चार चप्पात्या खाईत होतो काय विचार जरा अ ए काळ्या गप तू हम्म
काय म्हणलीस
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो